हॅलो! हा आवाज
हा आवाज यायलाय काय माझा? हा यायलाय बोल. काय करायल्यास? काय नाही हाय ब.
हम्म, चहा वगैरे झाला?
रे झाला? चा तेन झाला, तुझा? झाला ब, काय कराल्यास? अभ्यास करत बसलोय.
अभ्यास करल्यास, कॉलेजला जायाल्यास काय?
ना
जायल्यास काय हा हा हा, कधीपासून चालल्यास कॉलेजला?
चालू होईल.
हा हा
पाणी चालूय. होय, तू काय करायल्यास? आणि जेवण वगैरे जेवण अजून नाय, तुमचं?
नाही. हा हा, मी काय आज बघू हॉटेलला जायचं म्हणाय लागलोय जेवायला.
हम्म, अ कुठल्या?
आमच्या इत त हॉटेल आहे भरपूर आहे तसं सांगायला गेलं तर, पण आम्ही आता म्हणाय लागलं की तडकाला जायच
काला जायचं जेवायला, हम्म.
हम्म तडकामध्ये कसं, होय.
हम्म
हम्म, तडकामध्ये कसं छान जेवण मिळतंय ना.
तेना, होय.
त्याच्यामुळं म्हंटलं की तिथंच जाऊया सगळीजण.
चालते की जाऊन या.
हम्म, म्हणून आता तिकडच जायचं म्हणलं थोड्या वेळानंतर जेवणाची तर टाइम होऊदे. नऊ साडे नऊला जेवतोय. हम्म, म्हटलं तेव्हाच जायचं जेवायला.
जेवायला, हा.
म्हणूनच तावा तावा थोडं आवरलं थोडं अजून आवरायचे आहेत.
चेत मम्मी ते? आहेत की सगळे अजून आता ते आवरायला लागल्यात, होय.
हम्म. आणि तुमच्या इथं म असं हॉटेलचं असं कुठं आहे का, असं चांगलं खाण्यासारखं?
आहेत की लई आहेत हॉटेलच आहेत, होय? होय.
घराच्या इथ जवळ आसपास
कसं आहे का लांब आहे? लांब म्हणजे असं एक पाच मिनिटाचा रोड. हा हा हा पाच मिनिटाचा रोड हाय काय? म त्याला बाहेर जायला पाहिजे.
हा हा, म्हणजे तुमच्या घर घर सोडून थोडसं बाहेर जायला पाहिजे.
ओडवर.
हम्म हम् तिकड आहेत का मग तू असं जातेस का नाहीस कुठे तू असं सजेवायला वगैरे
की हो होय म तुला कोणत हॉटेल अस आवडत असे लय आवडतात
आता माझं कसं आवडतं हा तडका किंवा मिरची आहे तसं विचारते ग
कड माऊली आहे बघ होय
हम्म हम्म हम् मग तिथं काय काय मिळतय तिथं काय काय मिळतय म्हण कल्या जेवणाच्या व्हरायटीमध्ये असं
मकं हेच की पनीर काजू पनीर मसाला रोटी नान
हम् हम् हम
सगळे भटले व्हेज सोडून नॉन व्हेज सोडून ह म्हणजे तिथ फक्त व्हेजच वहेजच हा हा हा म्हणजे आमच म्हणायला गेलं तर मिरची आहे म्हणजे का लच नसते जेव्हा ह
छान व्हेज जेवण असतं हा छान असतेय जेवण वगैरे तिथून भाजी वगैरे कधीतरी आणता पार्सल घेऊन येते ना ग त्याच्यामुळ माहिती आहे आणि एक दोन वेळा जेवायला पण तिथं गेलेलो कारण ते इथं घरापशीच आहे बाहेर ह
जवळ असणार
भरपूर आमच्या इथून अशी जराशी बाहेर गेली तर किती हॉटेल आहे
होय तुमच मेन रोड व झा ना मग जवळचत
वा भरपूर म्हणजे भरपूरच जवळ आहे असं एक तरण असं बाहेर गेलीस की
आलं होटेल ह
आणि तिथं कसं एक तीन चार हॉटेल कशी जुनने आहेत ग
हो आता हे नवीन झाले काय हा हे कस आता मिरची म्हणा किंवा तडका हॉटेल
मृणाली हॉटेल हे सगळं कसं न
कसं नवीन आहे ते बाकीची जी एवढ्या हॉटेल तेवढ्या आणि हे बाकी कसे लिशा
राजगौरव परत नैवेद्यम हे कसे जुने हॉटेल आहेत म्हणजे अगोदर पासून हम् मग तिथं एवढी गर्दी असत्या तिथं तर
किती दोन तीन वेळा भरपूर वेळा तिथ जाऊन आलो
तिथ म्हणजेक लय गर्दी असत्या
व असं थांबण्यासाठी सुद्धा अस जागा नसते एवढी चांगलं कररत असत नाही टेस्ट लाते हा असते चांग पण असते नॉन व्हेज व्हेज दोन्ही जेवण अस हम् हम्म
ह नैवेद्यामध्येध्ये कसं असते वेज थाळी घेतली तर त्यामध्ये तुला सतरा ते अठरा आटम नुस
नुसतं भाजीचच मिळणार. एवढ भाज्या? हा नुसत भाजी असत्या. ह!
आणि बाकीच वेगळं मग त्यात ते काय खा- खाऊ हेच कन्फ्युज होते माणूस.
होय. जायाला पाहिजे कि ते तेवढं. हा आणि भाकरी किंवा चपाती हे आपल्या चॉईस न आपण घेऊ शकतो. कस आहे तिथं प्लेट एक?
साडेतीनशे.
हा म्हणून तेवढे घे त्यात ते.
हा, सगळीकडे तर नाही म्हटलं तरी गॅस मुळ भरपूर रेट वाढवल्यात सगळ्यांनीच. हा भरपूर म्हणजे भरपूर रेट वाढलेत सगळ्यांचेच आता गॅस- सिलेंडर मुळ तुमचे ते पण ब्लॅकन वगैरे देत असतीलच की.
आमच्या इथं पण नाही नाही म्हलं तरी तीन साडे तीन हजार मध्ये ब्लॅक न घ्यायल्यात. एवढा.
होय.
एवढं कसं काय?
अगं इथं काय माहिती हॉटेल जे हॉटेल वगैरे चालवतात न ती माणसं ती तेवढा महाग रेटनं घ्यायला लागल्यात?
हं!
होय साडेतीन हजार रुपयाला असं म्हणजे आहे आताच र इथं चालू आहे रेट.
तेच की त्यांना पण गरज असते आच आता हॉटेल आहे म्हणजे काय करायला येत नाही. होय की आणि त्यांच त्याच्यावरतीच क गुजारा.
जस की बाबा हा बाकीची माणसं कसं गॅस सोडून बाकीची कामं करून प-पोट भराल्यात. त्यांचा तोच बिझनेस आहे.
पैसे खिशातच की त्यांच्या.
हा मग त्यांना आता त्याच्यासाठी घ्यायला लागत तेवढं महाग सिलेंडर.
काही पर्यायच नाही दुसरा. अं!
तुमच्या इथं कमी आहे काय म्हणलं सिलेंडर.
तसं दोन हजार आहेत, हॉटेलवाल्यांचं काय तेनी तसंच घेणार सोर हॉटेलवाले. हम्म, असं लोकल घरात म्हणत नाही. दोन हजार असं घेतात. लोहेच्या म्ह ब्लॅक न.
आपलं काही रेग्युलरच किती किती मला वाटते की एक नऊशे चाळीस काहीतरी आहे. आहे की नाही?
नाही आमच्याकडे अकराशे आहे.
अकराशे तुमच्याकडं आमच्याकडे नऊशे चाळीस.
पहिला नऊशे चाळीस होतं आता वाढवलेत.
हा हा आमचे इथ नाही नवशे
नवशेचाळीस च आहे हम्म पंचेचाळीस दिवसाला मिळतं. होय. आता इथं पाईपलाईन ते नाहीत नाही जास्त.
मग तुमच कस पाइपलाईनच आहे कि सिलेंडर घेत.
गॅसच आहे इकड अजून आलं नाही‌. अर्ध्याला सगळं पाईपलाईनच आहे अर्ध्या जणांना. तिकड बॉक्साइड रोड. अ
गॅसचं बरं पडतं कि ते पाईपलांईनच बरं पडतं
पाईपलांईनच पणं तसंच गॅसचं पणं तसंच अं पाईपलांईनचं कसं दोन महिन्यांत नां दोन हजांर असं अडीच हजांर असं येतंय ते मी मी वापरते की नाहीं तसं ते बिल येतंय हां म्हणंजे आपणं जेवढं युंज करणारं तेवढं ह्यांच्या सारखं लाईट बिल पाणी बिल असं हां ते तसं हां
त्यांच्यामुळे मी तेचं म्हंटलं की आमच्यां इथं तरं नाहीं सोडकूंन आजचं इथं नाहीं आहे
तिथं अजूंन आलं नाहीं गं इथंच आहे ते
हो नाहीं तरं सगळें सिलेंडरच युंज करतांत
आणि आमच्यां इकडं पणं अजूंन आलं नाहीं ते
तरी पणं ते महांग जहांत असं वाटते की दोन महिन्यांला अडीच हजांर रुपये बिल येते आम्हांला हम्मं मंग आपली सिलेंडर टाकी नाहीं नाहीं म्हटलं तरी एक दीड महिने जाते नां
होयं होयं दोघं जणं असलं तरं तीन महिने पणं जातंय चार महिने पणं जातंय
हां आपलं कसं पाणी वगैरें जरं तापवायचं नसलं सिलेंडरवरंती तरं आपलं वाचतंय
आमचं पणं चार महिने जातंय
आमचं नाहीं नाहीं म्हटलं तरी दीड दोन महिने जातोय गॅस
तुमच्यांत लोकं जास्तं येतं नाहीये
होयं नाहीं वरती पणं आणि खांली पणं
पणं हां
जातोय दोन दोन महिने जातोय गॅस कारणं की कसं ते पाण्याचं कसं गिजर असल्यांमुळे कसं कि त्यांच्यावर हे लागतं नाहीं नां आपल्यां गॅस हम्मं त्यांच्यामुळे हम्मं गॅस गीजर नाहीं
गॅस चां गिजर आहे हम्मं हां त्यांच्यामुळे त्यांला गॅस कांहीं लागतं नाहीं मं त्यांच्यामुळे लाईटय करंट वरं हे करायचं तरी पणं लाईटचं बिलं येतं आहे सोंड नाहीं नाहीं म्हटलं तरी पांच हजांर बिलं येते हम्मं मंग ते जास्तं झालंय कि इकडचं कमी झालं तरं
नाहीं नाहीं म्हटलं तरी दोन एक महिन्याचंच बिलं अडीचं तीनं हजांर रुपये येते
वयं
म्हणंजे मं म्हणजे मयं कां देतंय हां निमनी मध्यें येतोय त्यांच्यामुळे आम्हांला कायं वाटतं नाहीं ते
हां कसं नाहीं मंग मंग मी म मंग थोडां आं देतं त्यांच्या मं कायं वाटतंय नाहीं होयं
हम्मं
तरचं बरं होतंय
हां आं आपल्यांला पणं बरं पडते नां निम्मं निम्मं पैसे दिलंत की सगळ्यांना त्यांच्यामुळे आणि आंता कसं आहे आपल्यांला लाईट बिलं संकट पाणी बिलं पणं मिळतंय परंत घरंभाडां पणं आपलां येतोय
होयं होयं होयं
हम्मं शेवटी आपणं पणं असं वाटते की भाड्यांनाचं राहायंला आहे
हम्मं
कारण सरकार आपल्याकड हे पण घेते ना घरफाळा
सरकार सगळ्याचकडनच हे झाल्यात की
हम्म तेच्यामुळं हम्म आणि काय म आज काय केली जेवणाला
अजून जेवण करायचंय. चपाती हाय भाकरी हाय तेनी अजून आले नाय. आले नाहीत काय हूं मम्ममीकडे गेलेलीस का नाही ग गेली नाहीस नाही नाय जायला
हूं हूं हूं काय बरं वाटत नव्हत म्हणत होतीत की,
होय होय फोन तेनं लावलेल सोड खर का जायला नाय
हम्म चालतय की म नंतर करतो हा आ हा
हा ठेवू
हा हा चालतय.